हॅलो.
हॅलो. हॅलो. हा येतोय ना बोला.
हम्म काय म्हणताय?
झालं का काम?
हो झालं की.
जेवण झालं?
हॅलो आवाज कट होते ओ तुमचा.
वण झालं का म्हटलं?
हो झालं जेवण झालं बघा लवकर, झालं लवकर असतं जेवण.
असं कुठे असता तुम्ही?
सातारला.
आमचं आमचं आत्ताचं झालं. सातारला सातारला आमची पाहुणे पण आहेत अहो.
कोणये ओ?
आमची नणंद एक चुलत.
हा हा कुठे असतेत त्या?
मी अजून गेले नाही.
बर हा हा.
त्यांच्या घरी नाही गेले मी आणखीन पण माहिती आहे की सातारला असतात म्हणून.
बरं बर बरं फिरायला वगैरे इकडे येता का नाही कधी
जायचंय ते बोलवतात पण जाणच नाही झालं
होय
असं काय काय ठिकाण हाइत तिथ फिरण्यासारखे अशे
भरपूर हाय इथ ठोसे घरये महाबळेश श्वर आहे ते माहितच असेल तुम्हाला हा सवळे सज्जनगडला गेलता कधी
नाही म्हणते का मी आलेच नाही अजून तिकडं महाबळेश्वरलाच आम्ही शाळेत होतो त्यावेेळेस ट्रिप गेलती एकदा
हा हा
त्याच्यानंतर नाही अजून हो
आता सगळं बदललंय बघा त्यावेळेस तुम्ही बघितलेलं ना आताच महाबळेश्वर खूप चेंज झालंय
ते आता झाले ना आमच्या लग्नाला बारा तेरा वर्ष झाले त्याच्यामूळ खूप काही बदललं असेल
खूप
तुम्ही आलेत का कधी इंदोरला आम्ही इंदोरला राहतो
हू
इंदोरला नाही आले मी कधी
तस इंदोरला पण फिरण्यासारखं खूप सारे ठिकाण आहेत
हो
हू इथं आमच्या इथ राजवाडा म्हणून आहे तिथं आहे म्हणजे इंदोरमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झालता तर त्या हा त्यांच हा त्यांचा जन्म झालता इथ तर ते ते जे वाड्यात राहत होते ना तो वाडा पण तसाच आहे मग ते तिथं राजवाडा म्हणून नाव पडलेलंये
हू हू
तर मग अशे खूप सारे हा खूप मोठा आहे म्हणजे हे सारे म्हणजे पर्यटन ते बाहेर बाहेर विदेशातून खूप सारे येतात तिथं
होय
हा असं म्हणजे शूटिंग वगैरे पण होते तिथं
हू हू आता म्हणजे जुन्या पद्धतीचा वाडा हाय
हा हा नाही नाही नाही नवीन काहीच नाही केलेलं जुन्या पद्धतीचाच वाडा आहे म्हणजे कारण तो त्याचे दरवाजे ते बंद असत त्यात ना म्हणजे काय असं पण दगडाचा पूर्ण जसा आहे तसाच ये
बरं बरं
हू त्यांचं ते सोन्याचं मंदिर ते वगैरे सगळं आहे आतमध्ये
सोन्याचे मंदिर पासन
हो -हो.
म सिक्युरिटी असेलं ना त्याला?
म्हणजे अ असं एवढं म्हणजे त्यांनी ते काचचं बनवून घेतलेलं आहे त्याला. देव ते सोनचे आहेत त्यांचे, मंदिरच ला लाकडाचंच आहे पण देव सोन्याचे आहेत. गार्ड आहे तिथं? हम्म.
हम्म्, कारण की आता काय चोरी करणाऱ्याला काय ओ
हो पास काढून, त्याला पण पास काढून जावं लागतं का आतमध्ये? तसं त आहे तसं सिक्युरिटी आहे.
प्रॉपर इंदोरमध्ये ना?
हा प्रॉपर इंदोरमध्येचं आणि मगं ते राजवाड्याच्या मगं तिथं आउट-साईटला पण अशे म्हणजे त्याच्या सो आसपास ना खूप सारे ही ये, म्हणजे तिथं चोर बाजार पण ये. तिथं ना असं खूप खूप स्वस्तांमध्ये सामान भेटतं, जसं ज्वेलरी आपल्याला म्हणालं ते अ मोत्यांची, खड्यांची आणि कपड्याचं मार्केट ये, भांड्याचं मार्केट ये, चप्प प्पल म्हणू नका तुम्ही, हो- हो खूप सारं म्हणजे भरपूर व्हरायटी भेटतील तुम्हाला इथं इंदोरला.
म्हणजे तुम्ही दुसरीकडं कुठं खरेदीचं करू शकत नसालं तुम्ही?
म्हणजे आपल्या घरी कधी लग्न असेल? हो लग्न कधी असेल आपल्या घरी? काही कार्यक्रम असं ला छोटा- मोठा तर आपण ति तिथून शॉपिंग करू शकतो, म्हणजे कमी पैशात आणि खूप छान.
होय.
त्याला कसं असं स्वतःच जरी काय बिझनेस वगैरे टाकायचं म्हटलं ना
हम्म
ते आपण तिथून सामान नेऊन टाकू शकतो, म्हणजे एवढ्या कमी किमतीत पण भेटू शकत. साड्यांचं तर असं आहे की, पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे.
बापरे खूप स्वस
हो, साड्या खूप स्वस् स्त हेत म्हणजे इकडं म्हणजे आपण घेईलं अशा आहेत, पन्नास
हा,
म्हणजे अं मं डेली युजला आपल्याला कोणाला कुठं दे चा असेल म्हणजे त्याची माहिती पाहिजे फक्त
हो माहिती पाहिजे, तिथलं मार्केट पाय- माहित पाहिजे.
मार्केट- मार्केट सगळं मार्केटच ये, मोठ मोठं मार्केटच ये, आपण गेलो ना कुठं पण भेटत. पण अं ते मगं तिथं आपल्याला म्हणजे एवढं ही करता आलं पाहिजे, की नाही बाबा ही वस्तू आता ते कसं माणंस ओळखून जातात ना की बाहेरचे, हा कि बाहेरचे लोक आहेत की आपण त्यांना कसं म्हणजे ते आपल्याला, आता ती पन्नासची वस्तू आहे ते आपल्याला दोनशे ला पण विकू शकतात.
अरे बापरे
पण आपण आपल्या ह्याच्यावर, ठाम राहिलं ना, म्हणजे ते भराबर देतात. मजे इंदोर असं आहे, भरपूरय. खरेदी करायचं म्हंटलं तर, एक दिवस म्हणलं तरी त्या चोर बाजारमधे
हम्म. होय का? म्हणजे तो चोर बाजा जार म्हणूनच, प्रसिद्धय तिथं.
राजवाडा गेला ना, राजवाड्यावर गेलं की, म्हणायचं चोर बाजारात जायचंय‌. मग ते बरोबर सो राजवाड्याच्या पाठीमागेचय. बराबर. तिथं गल्ली राजवाड्याच्या म्हजे, पास मधीचय. असं म्हजे, जवळच.
होय का?
आपण चालत पण जाऊ शकतो.
होय.
अन् असं पण एवढी गर्दी असते ना, त्याच्यामुळं, राजवाड्यावर गेल्यानंतर पा चालत जाणे हा उपाय योग्य असतो. गाडी घेऊन तर आपण जाऊच नाही शकत.
होय नाय. म्हणजे गर्दी भरपूरय.
गर्दी भरपूर म्हणजे काय, एवढी गर्दी कि बस.
बापरे!
हो. तस मग इथं, चप्पन पण आहे संध्याकाळचं. दिवस दिवसभर दुकानं लागतात. हे असे म कपड्याचे, भांड्या चे, चप्पलचे आणि संध्याकाळी तिथं न पूर्ण रात्रभर चालू असतो. त्याला मग म्हणतात छप्पन. सराफा. सराफा म्हणतात. सॉरी.
होय का?
त्याला हा, म्हजे रात्री, म्हजे दिवसभर मार्केट चालू असतं. आणि संध्याकाळचं सराफा म्हणून. फक्त खाण्याचे आयटम असतात. खाण्याचे, भरपूर आयटम असतात. तुम्ही म्हणाल ते.
होय का? बापरे! बघायला येण्यासारखंय मग.
माणूस फिरायला कमी, खाण्यासाठी जास्ती येतो इंदोरला. हो. कधी आलात तर तुम्ही येऊ शकता, फिरायसाठी.
नाही. आलो ना तर, तुम्हाला नक्की कॉल करू आम्ही. माहिती तरी कमीत- कमी मी विचारेल तुम्हाला. कुठ काय घेयचंय?
नाही. खाण्यासाठी, म्हणजे तिथंच आपण जिथं, क ही करुना. आपण सकाळची क खरेदी करू. तर संध्याकाळी आपण खायला पण, तीत त थांबू शकतो. अकरा- बाराला न तर एवढी गर्दी असते. म्हणजे सकाळची माणसांची कपडे आणि तेजासाठी गर्दी असते. आणि संध्याकाळची खाण्यासाठी गर्दी असते. म्हणजे नुस्ती तं खाण्यासाठी फेमसय.
बापरे! ते तुम्ही तिथून जवळय का? लांबय का?
हो. आम्ही तिथंनं, राजवाड्या री दहा रुपये घेऊन, रिक्षावाला दहा रुपये घेतो. म्हणजे जवळचय. आमच्या इथं, खूप जवळय आमच्या इथून.
तुमि लक्कीय, खरं.
उज्जैनला कधी आलात का?
नाही, नाही. उज्जैनला नाही आलो आम्ही. तिकडं कधी.
हा हिथून एक तासाचाच रस्ता आहे उज्जैना इंदोर पासून.
होय का?
हो बारा ज्योतर्लिंगांपैकी एक आहे आणि ओंकारेश्वर थोडस जास्त लांबे आहे. म्हणजे उज्जैन मध्ये असे अ दोन ही येत ना ज्योतिर्लिंग येत बारा ज्योतिर्लिंगांपैकी.
अग हो बरोबर आहे.
हा. म्हणजे भरपूर पर्यटन येऊ शकतात इकडं फिरायला?
हो भरपूर आहे.
म्हण ते का आठ दिवस टास्क अस हा.
खरेदी म्हटलं तुम्ही दुसरीकडनं कुठण करतच नसाल मग?
खरेदीला म्हणते काय कपड्याचे मोठे, मोठे मार्केट आहेत ना जिकडं जाईल तिकडं तुम्हाला कपडे एवढे भेटतात तुम्हाला डेगरामध्ये पण कपडे भेतात डेगरा म्हणजे कसे कपड्याचे असे ना मोठे, मोठे डिग लावून विक विकायला बसतात म्हणजे जसे अ हो हो म्हणजे असे स्वेटर ते तर असे म्हणजे दुकानात ना माल येतो तो. पण
अग बाई.
ढिगान मध्ये नुसत हुडकून काढायचे आणि
कठ
पडतात ते माणस तुटून पडतात थंडीचे तर तोंड बघायला जागा नसतात.
अरे बापरे.
स्वस्तमध्ये शंभर रुपये, शंभर रुपयामध्ये कुठे स्वेटर येतो का सांगा?
नाय कुठच नाय.
शंभर रुपयामध्ये स्वेटर म्हणल तसल फॅनसी. आपण दुकानात तीच प्राइस विचारली त्याची किंमत विचारली तर ते हजार बाराशे म्हटलं तरी
सहज जाणार आहे, सहज जाणार हो.
एवढंच की बघून घ्यावं लागत्यात. कारण तो माल ठेवून, ठेवून कधी असा फाटल्याला पण निघू शकतो ना.
हो बरोबर आहे की.
हां. म्हणजे एवढंच असत की ते ठेवून, ठेवून कधी, कधी ही असतं. अन असं पण, पण ते हुडकण्यात एक तास कसा जातो ना बापरे म्हजे आमच्या घरात अस समोरच अस मालवा मिल म्हणून हाय तुम्ही सर्च करा.
मालवा काय?
मालवा मिल म्हणून हा. मालवा मील इंदोर तर तुम्हाला एवढे कपडे एवढे ह्याची माहिती सांगतान की बास.
होय का? तुम्ही एवढं सांगायला लागलाय मला तिकडे येऊ वाटायला लागलंय खरेदी करायला आता.
हो नक्की या एक एकान दिवशी खरेदी करायसाठी म्हणजे खरेदी करायला तुम्हाला पन्नास हजार म्हटलं तरी तुम्हाला कमीच वाटल कि असं वाटल की तुम्ही आजून शॉपिंग केली तर. बर होईल. पण त्याला असं- असा टाइम
पाहिजे त्यांला, हा टाइम पाहिजे त्याला ये जा-जा नको हे. भारी हे खरं तुमचं. ऊ तुम्ही इकडं कधी येता का नाही महाराष्ट्रात?
महाराष्ट्राला आमचं माहेर महाराष्ट्राचच आहे ना, त्याच्यामूळ महाराष्ट्राला कसं सारखं येणं होतं.
होतं का येण?
हो, चला ठीक हे टाइम कधी निघून गेला कळलंच नाही.
हो तेच की, चालेल चालेल.